एका मागें एक केलं पाहा त्यांच्याशी होतं
आलं कां
दहा दहा मिनटांन फोन करांय लागतं तो नाहीं त्यांशीतूंन गूतूंन जाते मंग मधीचं
ह नाहीं दहा दहा मिनटांलाच केलतां नां आपणं पणं मंग आपण प्रॉब्लेमच येतं होता नां हो ख
नाहीं आपणं कायं करतों एकां मंग एक लगीच तोन लगीच एक मिनिटं दोन मिनिटं नां
नाहीं हो लगांतारच लावले मी सगळ्यांला
हावं
तरी झालं पणं नंदा ताईला लगातार लावलें पूजाला लगातार स्वप् लाग लगेच लागले पण ते तुमं काही नेट प्रॉब्लेम आलाता काय मा
मी तिकड खाली गड्ड्यात होते मग आता वरती नििकडून जेव्हा राहिल त्याच्याकडं
ते काहीतरी नेट तुमच नेटचा प्रॉब्लेम असताना तुम्ही म्हल्यावर मी म्या हीला लावलें दोन तीनं
हावं कां
हां स्वप्नाला लागलें तिचे
त्यांला कांहीं नाहीं बोललं बी नां तरं चालूं बी ठेवलें चालतें तसचं कांहीं नाहीं
पण ते तुमचं काय नेटच काहीतरी प्रॉब्लेम आलता ना म्हणून
हम्म जेवण झालं जेव कर लाग कल चांल घरी
निम्न झालं
नाही जेवण जेवा्हाला बसलो आता
हाव का झालं नाही घेऊ ना मग
नाही आत्ता चालेल मी त्याच्याकडं जेर आलो आता
बरं आहे तुमचं शेजारी शेजारी वावररायेतं
राह द्या फोन चालू आम्ही बडबड करवला आता खुं ऐकूयाेत तुम्हाला
ऐकू येत पण मग माझं बोलणं ऐकलं पाहिजे माझं बोलणं ते झालं पाहिजेला
आम्ही काहीले कसं लावून द्या जाईन बडबडते तिकड दुसर गप्पा माराजई आणिम्हीप्पा माराज इकड तर होत
नाही हो म्हणजे आता मी बोलते ना हे माझं बोलणं रेकॉर्ड होतंय मग हे रेकॉर्ड होतय ना याच्यावर पैसे येत
काय वती प बाय मलात किती कजा नाही लवून दले बोला जाईी त्याचीच गप्प मारा जाई तिकडे
नाही नाही आता तुम्ही बोललेलं तुमचं नाही होत रेकॉर्ड पण फोन मी लावलेला आहे फोन मी लावलेला आहे ना हे माझ रेकॉर्ड होतय
होव का
हा हे माझं रेकॉर्ड होतय ना तर माझा रेकॉर्ड झालेल्या याच्यावर मग काय कसं बोलल आपण काय बोललो त्याच्यावर ते इन्कम येते
हो का मग कोणलं त्याच्यामुळे जादा कोणलं कमी पैशाला ते आहे ना
हा म्हणजे आता तुम्ही तिकडूनठही बोलण चाल द्या पण माझं बोलणं चालू पाहिजे कारण माझं अ रेकॉर्ड झालेलं पाहिजे ना असं ते
हा भलता आहे ना मिनटं बली त्याले ना दहा दहा मिनटं
हा झाले जेव ना काय आणल भाजीला
पाच मि मिनिट त झाले म्हटलं मग प आपण जर यायला कध सक्षस झालं नाही शेती गटाच समजा ते साक्ष झाले प कध भेटले मग करू आपण दुसरा घडता यार
करू ना आपण आपण करू तेव्हा आपल्याला सांगितलं नाही
तु मी पालीकडच म्हणजे आपल्याला बाया बी अशा घ्यायचे का बस समजा टायमवर आल्या चग टामवर येणार आहे ऐकणाऱ्या सगळ्या समजा सगळ्या सारख्याच पाहिजे
हपा कस आहे एकामेकीच्या शेतात नाही बी गेलं फक्त मीटिंग स आली
काण किती क राहत
अ श ते आपण सर आले काही बी दाखवाला तेव्हा फक्त एकत्र आल्या पाहिजेत
आणि पुन्हा फोटोच्या टाईमाले पटक पटकच राह काम सगळायच्यास माग राहत्या हा दवावर तिऊ दाखवून देऊ आपण आमच्या तिकडे किती ग वाव रई
आपण काय केलं असत गीता तई ना आपलं आपल्या इकड ग्रुप करायचा होता आणि अरुण आता न त कर त्यां त्यांचा एक ग्रुप करायचा होता
नाही दोन बानी हो केलं कर खळवाडीतला अरूना ताई नाही कर जात आपल्या कॉलनीत बाईन करायचं आपण
हा आपल्या आपल्या इकड आपण कधी बी रोडवरल्या शेत्या दाखवून दिले असते आपल्या तो आपल्या सगळ्याच्या रोडवर शेत्या आहे ना
हा
आपल्या इकडल्या भागात नाही का रोड वर शेत्या सगळ्याच्या
मग माहिती वाली एक एक बाई या गाटात एक बटी वाली बाई या गाटात असं झालं असतं ना रात्री भी माारी ग्रुप वर टाकायला भ तिच्या ग्रुप वरला त्या सरला काल मेसेज दाखवच रात्री बी मनी का सर येणारे नामक येणार कोणी चाल नाही ह
नाही नाही सर यणारच नाही तुम्हाला रात्रीचे सर यतच नाही.
बरं माणसा म्हणलंल नाही सर लोक उरल म्हणलं या कोणती सर लोक तुमची रातची मानसाय नाडा नाही दुसऱ्यावर चीना
रात्रीचे सर लोक येतच नाही हे पा ड्युटी संपलं तर रात्रीचे आपल्याला काला टाईम दिन?
हा पण मग आता ह बनलवाणी करतीस्तला आता आ गेली
तिला माहित होतं, मला माहिती आहे सर रात्रीची यात नाही मला नाही म्हणली
मला वाटलं येत असन बाई
नाही नाही सर रात्रीचे कायला ईन दीवट्या त्यांच्या काय रात्रीच्या नाईट दिवटी थोडीच राहते पाच सहा वाजे लोक ड्युटी केले झाले त्यांचे काम.
आं
काय
त्या सांगू राहिल रातची तिची गिता बाहिची अॅक्टिंग
हाव का शाली सांगत क नाही होती काही माहिती
ह सांगत नाही
आता कार्य आपलं किती पुढं राहिल ती तिनं आपल्याला काही सांगितलं त्याच्यातलं
का नाही सांगितलं फोन आपण काण शिकेल सगरे दिस तरी काय एवढं
आताच जण आपण मनावर नाही घेतलं बाई म काहीच मनावर नव्हत घेतलं
मी तर बायालाख जागी करून देवरच स्वपनाली ताईला बी म सांगितलं नंदावाईच आम्ही भर पूजा न आणि मीच भरून दिलं तिला म बाई आणोन के ती म्हणती माझ्या फोन मध्ये नेटच नाही
मग स्वप्नाली ताई मला म्हनी, मला स्वप्नाल ते का रेखाच अ रेका ताई पूजाच झालं म्हणे त्याला पैशिबे आले आणि आपण बसलो ब मला बीआलता तर कॉल तर आपंतर मग मला कॉल केले तही ना काही
पल सपल केले ना पाच
हा तेलना मी पाच केले. आणि मला तही ना पाच केले आम्ही असं लगेच एका मागे करून घेतले दोघीचे बी सकाळी नंदाताईना मी कसं केलं तसच काल लगे आम्ही दोघीन करून घेतले पासूनच लागले मी करायला अ मग चारच राहिले आता.
हो का.
आज सकाळपासून तोच धंदा धरले
ह जर आहे मग
आज घरीच आहे, मी आ दुकानात बसेल होते आता लोक दुकानात बसेल असताना केले काही, आता घरात ते आले दोघं.
नंतर, आता पुढचे टाक्स डायरेक्ट दहा हजार आहे.
हा, मग दहा हजार रेकॉर्डिंग पण येता ती रेकॉर्डिंग कसं आहे. आपण आपलं आपलं कधी बी करू शकतो, ते रेकॉर्डींग.
हा पण मग, डायरेक्ट दहा येना ते.
हां मग आता काय थोडंफार रात्री काही दिवसात कधी जेव्हा टाइम भेटला का तेव्हा रेकॉर्डिंग तेंव्हा करायची ती रेकॉर्डिंग. मग काय करतेय मग आता जाऊ द्या पण फुकट आपल्याला पैसा देऊ राहिला ते काय त्या
शांत वातावरणात लागत नाही पुन्हा मस्तमस्णीच आवाज नाही.
आता आपल्याला फोनवर बोलायचे कोणी पैसे दिले असते का?
उ हुं.
पण आपण असं फोनवर बोललो असता की एका मेकीसोबत.
हे पण सगळं खरं आहे पण मग पुढे बिपास काही असे समजा दुसर का झाली पाहिजे. काही समजाल का आपल्या अकाउंट वर कधी कधी पैसे राहते माणसा
तेच ना मी कोण नाही स्टॉप केलं मग मी ह्याच कारणाने स्टॉप केलं. कारण ना किती फसवणूक धंदे निघतायत बाई.
हा ना मग तेच आहे ना आता आपल्या अकाउंटर पैसे राहतात थोडेफार राहतात हेच्यावर.
राहत म्हणजे बाई आहे राहतेच ना येडा बाई आपण आता आपली सगळ टाकुनच करतोय ना.
मग मला काती येत हो आमच्या घरची बी पण मग मी म्हणलं बाई आता साऱ्याच बाया करायला का बाया थोडी येड्या करायला.
हां मग काय म्हणली.
ते काय होत पंतप्रधानाचं मोदीचं ते चालु होत लोकमान्य टिळक मला ते चालू होईल पुढं पुढं कसं आहे समजा आपला अकाउंट नंबर बी त्यांच्याकडे आहेआधार क्रमांक बी त्यांच्याकडे आहे म्हणजे सगळ आपलं आयडी कार्ड त्याच्याकडं जायले राहते आहे.
हां मग आपण सगळी माहिती देईली ना.
हाव ना मग तेच ना भेव वाटत ना.
भीती वाटते मला ते खरंय खरंच वाटते.
पण आपलंच थोडी आता गीताबाई त्यांचं घरच्या सगळ्याच ना हो. तेपण खर आहे बाई पण मग त्याच काय नाही ना बाई आता
पण मग ते प्रायव्हेटने करेल ना आपण आपल्याला सरांकडून आलेले ते बचत गटाच्या सरांकडून माहिती आलेली ना ती.
पण तस म्हणता येईल गीताबाई त्यांच्या घरच्याचीस पण पण मग आता काही काहीचे गंजा आता आपले नाही पण बाकी जायचे गंजमाना अकाउंट वर बी पण अस पासवा फसवीची काम नाही झाली पाहिजे हो पुढ रिकाम ताण होईल लई
आम्ही त्याच्यामुंळ सोडून दिलत मग ते उन्हाळ्यापासून मनावर नव्हतं घेतलं.
आता कस गोड लागलोन आपला हजार, पाचशे रुपये. मी तर आमच्या भावा देखत तर करीतच नाहीे हे काम. मग तिसने कॉल करुन राहीली ना मी.
चिरकत आसल ते मग.
हम् मग चिरकात्या ना फोन येल बायच्या तामाला घरी बोलाताय ते. मी जेवढी शांतता आहे तेवढीच बोला जाई मग समजा.
हो का तुम्ही कधी बसून लागले.
मागच्या वर्षीपासून आहे आम्हाला-
नाही हे फोन कॉलचं-
आपले झाले किती दिवसापासून
हाव का बर्याच दिवसाचे केले हो तुम्ही?
आ मला ते नवीन येईल पण मग त्याला करायला टाईम नाही त्याला वाचून कोणी घेन ती
हा रात्रीची करायची थोडी थोडी थोडी मग ज्यादा रेकॉर्डिंग आहे मग कमी होईन ना काही
हम्म
रात्रीच आवरलं का थोडसं करायची रोजची -
हा तसच करू मग आता -
मग पुढे ते दहा हजार येईल मग मग कधी होईल -
पा फार नाही त्याच्यात-
हा ती थोडी करायची मग - काय म्हण काय करत मग काहीतरी करण्याची थोडं थोडं -
चार गा शेंगा तुम्ही आता -
हा
आणि बरं थोडं मग दहा वीस मिनिटांनि घाल जेवन करू आमी आता-
हाव का? हा पण तू अडीच वाजले.
फोन लावते एक -
अ बरं आता नको लाऊ का मग-
आय मग गप्पा मारुया ना आता
बरं बरं नंतर लावा मग रेंजमध्ये आहे ना मग तुम्ही-
हाव हाव -
बरं नंतर लावतो.
तर कारला तुम्ही देऊन मी घरी जाता.
हा हा